हा हा हा आवाज येते आता.
बर बर चालेल तुला.
येतोय येतोय.
ठीक हे खूप छान पद्धतीने तुम्ही स्वागत केलं म्हणजे खूप छान असंच हसत मुकाने वगैरे रहा खूप छान वाटलं असं. हसत वगैरे राहा, अशीच तुमची लाईफ एन्जॉय करा. तर मॅम ना मला तुमच्यासोबत थोडं सण आणि उत्सव, याबद्दल बोलायचं होतं तर तुम्ही फ्री आहात का?
तुम नाही जात की हॅलो हा बोला, बोला हा.
आणि मला तुमच्यासोबत सण आणि उत्सव याबद्दल, बोलायचं होतं तर तुम्ही फ्री आहात.
हो हो ग मी फ्री आहे अगदी तुम्ही म्हणजे छा म्हणजे बोला सन पण सनाबद्दल डिस्कशन करूया मॅम हां.
ओके तर त तुम्ही बघत आहात, की भारत हा आपला विविधतेने नटलेला देश आहे. आणि आपल्यात विविध भाषा, विविध अ म्हणजे भाषा शैली अस किंवा वेशभूषा असू दे, विविध पद्धतीने म्हणजे वेगवेगळे लोक राहतात. व वेगवेगळी भाषा बोलली जाते, त्या पद्धतीने वेगवेगळे सण देखील साजरे केले जातात, आणि आपण अस बोलतो. कि रमजान ईद असू दे, किंवा दिवाळी असू दे, तर हे वेगवेगळ्या लोकांचे नसून आपण ह्या मानवाने पाडलेला भ्रम आहे, पण एक माणूस हा अ दिवाळी आणि रमजान ईद हा साजरा करू शकतो त्यामुळे मी असं सांगेन की प्रत तमता सगळे सण हे मानव जातीचे आहेत, आणि सगळे सण हा मानव साजरा करू शक तो आणि मानव हा ओके तर मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्यांनी सगळे सण साजरे केलेच पाहिजे. कारण सण हे आनंद साजरे करण्यासाठी येतात. एकोप्याची भावना देखील निर्माण करतात. नातेसंबंध देखील दृढ होत, आता आपण बघतच आहोत एखादा सणा आला कोणताही सण असु दे तो छोटा असू दे, किंवा मोठा असू दे. प्रत्येक सणाला आपल्या घरी कोणी ना कोणी पाहुणा येतो किंवा आपण तर कोणत्या तरी सणाला अ. त्याच्या म्हणजे आपण ह्याच्याकडे जातो. गावी जातो म्हणजे त्या एखादा सण साजरा करताना जस की र. रक्षाबंधन असू दे दिवाळी अस. भाऊबीज असू दे परत मकर संक्रांत असू दे गुढीपाडवा अस. वेगवेगळे सण आपण साजरे करतो क्रिसमस असू दे ईद असू दे. तर खूप छान सण निर्माण केले आहेत मानवाने देवाने म्हणण्यापेक्षा. मानवाने निर्माण केल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने साजरा करतो. त्याच पद्धतीने प्रत्येक सणाच्या पाठीमागं एक संदेश. अ दडलेला आहे असं सांगता येईल जसं की पूर्वजांनी. आपल्या हे स सण निर्माण केले तर त्या पद्धतीने त्या पाठीमाग एक संदेश. ठेवला आहे जस की आपण दिवाळी हा सण साजरा करतो आणि हा सगळ्यात. मोठा सण आहे असं म्हंटलं जात तर तुम्हाला माहिती. क दिवाळी दिवशी आपण दीपावली असं देखील म्हणतो शुभ दीपावली असं विष देखील करतो आपण. सदी इच्छा देखील देतो दुसऱ्याला तर त्या दिवशी आपण संध्याकाळच्या वेळेस. म्हणजे ज्यावेळी अंधार पडेल त्या दिवशी आपण घरभर पूर्ण घर म्हणजे घराच्या बाहेर. अ म्हणजे खिडकीमध्ये वगैरे सगळीकडे दिवे लावतो. लायटिंग्स वगैरे लावतो म्हणजे पाच दिवस आपण असं करतो पाच दिवस दिवाळी हा. सण साजरा केला जातो तर थोडक्यात. हा सण काय आपल्याला संदेश देतो तर अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग हा. आपल्याला दिवाळी दाखवते जस की आपण अंधार पडताच दिवा लावतो. म्हणजे एखाद्या अंधारात म्हणजे एखाद्या परिस्थितीत. खचून न जाता त्याच्यावर विजय मिळवणे किंवा. अपयश अपयशी यशाची पहिली पायरी असते. असं म्हणतात तर पहिला अपयशाल्यास आपण खचून न जाता. त्यावर मात करून एखादी चांगला यश मिळवणे हे आपले कर्तव्य आहे. हा उपदेश आपल्याला दिवाळी देते. बरोबर ना आणि दिवाळीमुळे किंवा कोणत्याही सणामुळे अ आर्थिकदृष्ट्या ही बाजारपेठेमध्ये फायदा होतो. जस की आपण एखादे फटाके म्हणजे. सॉरी फटाके विकत घेतो ड्रेसेस घेतो. आता आपण बघत आहोत की पण सणाला किती खुश असतो त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही त्यांचा फायदा होतो. जेणेकरून त्यांची देखी दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. आणि दोन्ही ठिकाणी आनंद होतो. आपण खरेदी केली म्हणून आणि त्या विक्रेत्याची विक्री झाली म्हणून त्यामुळे दोन्ही कुटुंब देखील आनंद होते त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही फायदा होऊन खूप मोठ्या प्रमाणात आनंद निर्माण होतो. असे मला म्हणता येईल आणि त्याचबरोबर आपण वेगवेगळे सण मी जस की बोलले दिवाळी झाल्यानंतर रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधन हा मुलींचा आणि स्त्रियांचा आवडता सण आहे असं म्हणता. ये कारण त्या दिवशी आपण भावाची ओवाळणी करतो. भावाला एखादं बंधन म्हणजे असं बोलतो. की आपण ती राखी राखी पौर्णिमा तर राखी आपण बांधतो. आणि त्याच्याकडून उपहाराची किंवा भेटवस्तूची किंवा कधी कधी. पैसे देखील त्याच्याकडून हक्काने मागतात म्हणजे आपल्याला एखादी भेटवस्तू मिळते किंवा गिफ्टस मिळतात. त्यामुळे आपण स्त्रिया खूप खुश असतो त्यामुळे हा सण हा जास्त प्रमाणात अ साजरा केला. जातो ज्यांना भाहू नाही त्यांना मानलेले भाऊू देखील आहेत असं म्हटले जाते आणि भाऊ म्हणजे रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचे अतूट नाते जे असत म्हणजे न तुटणार आयुष्यातले हे रक्षाबंधन असत आणि असं म्हणतात की वडिलांनंतर कोण असेल तर तो आपला भाऊ असतो. तोच आपला प्रत्येक परिस्थितीत साथ देतो. आणि हा हो तर हा सण मला असं वाटतं. की खरंच म्हणजे छान पद्धतीने आहे आणि तू भावासाठी निर्माण केला आहे एका बहिणीसाठीठी निर्माण केला आहे. त्या त्याबद्दल मी खूप आभारी आहे की हा सण मला साजरा करता येतो.
हो मॅम अगदी बरोबर जसं की तुम्ही मला म्हणजे त्या दिवाळीबद्दल सांगितलं. परत अनेक माझे सणानु भाऊबीज बद्दल सांगित. मकर संक्रांती बद्दल सांगितलं गुढीपाडव्याबद्दल सांगितलं. जसं की दिवाळीबद्दल सांगित म्हणजे. म्हणजे तुम्ही तसनाचं महत्त्व मला सांगितलं. की मॅम संध्याकाळच्या वेळेला आपण दिवे लावत असतो फटाके उडवत असतो. अगदी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे आपला दिवाळी याच खूप म्हणजे छान पद्धतीने दिवाळी या सणाच तुम्ही खूप छान पद्धतीने वर्णन केलं ना खरंच मला हे ऐकून खूरच खूप छान वाटलं अगदी म्हणजे तुम्ही रक्षाबंधन सुद्धा खूप सांग म्हणजे खूप छान पद्धतीने सांगितलं. की रक्षाबंधनला च्या वेळेला भाऊ बहीण भावाला ओवळते. रक्षा जी काही रक्षा म्हणजे जे का रक्षा करणारर जे रक्षाबंधन हे आहे. ते राखी राखी भागवाला बांधते. आणि सदैव तू माझ्या पाठीशी राहा असं त्याला जे सांगत. आणि भाऊू ह तिला आनंदाने म्हणजे जे काही गिफ्ट देत असते. अगदी तिला खुश करण्यासाठी चॉकलेट प मिठाई वगैरे वगैरे तिला काही तिला भेट देत असतो म्हणजे अशा पद्धतीने जी काही रक्षाबंधन ते साजरी करत असतात. अस तू तर मी सांगितलं की हम् अ की ज बम जेव्हा ज्यांना बाहून आहे. त्यांच्यासाठी हा सण म्हणजे ते बांधलेल्या भावामध्ये त्यांचा तो काही जो काही भाऊ आहे त त्या शोधचा असतात आणि त्याला रक्षा म्हणजे बंधनच्या वेळी त्याला राखी बांधत असतात अस देवे म्हणजे माझ्या पाठीशी राहा असं त्याला सांगत असतात म्हणजे काही कस जरी नात नसलं तरी तरी भावामध्ये त्यांनी आरक्षबंधन दाखवून त्यांना त्या भावाला ओवाळत असते अशा पद्धतीने आपली जी काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऑल इंडयामध्ये खूप म्हणजे छान असे आपले जे काही सण आहे ते आपण प्रत्येक हच्या वेळी सेलिब्रेशन करत असतो आणि त्यामध्ये आपण नवनवीन कपडे नवनवीन म्हणजे जे काही भेट वस्तू आहे ते एकमेकांना देत असतो एकमेकाचा आपण प्रेम व्यक्त करत असतो अशा पद्धतीने आपलं जे काही सण आहे ते आपण साजरीे करत असतो जसं की आपल्याला गुढीपाडवा
ह
बडी
खूप छान
गुढीपाडवा सुद्धा आपण खूप छान पद्तीने साजरा करत असतो. म्हणजे अ नवीन जे कपल्स आहे किंवा आपण त्या दिवशी शेवाया भात सकाळी करत असतो जी काही बाबूची काळे गुढीची काटी असते जे म्हणजे ते आपण तोडून आदल्या दिवशी विकत किंवा शेतात जाऊन तोडून आणतो आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करतो त्याला लो तांब्या वगैरे लावून छान पीस वगैरे हे करून हे करतो त्याप साखरेची माळ असते ती साखरेची माळ सुद्धा पण लावत असतो अगदी छान रांगोळी वगैरे आपण गुढीच्या भोवतीने करतो त्या म्हणजे क कढ असतो परत आपण त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य. पद्धतीने आपण गुढीपाडवा साजरा करत असतो.
हो खूप छान पद्धतीने आणि असं म्हटलं जाते की गुढीपाडवा हा मराठी महिन्यात म्हणजे मरा महिन्यातील अ म्हणजे वर्षातील पहिला सण आहे असं म्हंटलं जातं. आणि त्या दिवशी गोड आणि म्हणजे कडू ते खाल्ल जातं जसं की पुरण पोळीचा नैवेद्य देखील केला जातो, आणि शेवाळा जस क तुम्ही बोल्ला पहिला तर शेवाळा केला जातात गोड आणि तो खाल्ला जातो आणि त्या बरोबर म्हणजे दुपारच्या जेवणाला. किंवा गुढीला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा निैवेद दाखवला जातो. त्याचबरोबर अ तुम्हाला माहित असेल की कडू लिंबाचा पाला देखील त्याच्यामध्ये खोबरे वगैरे गूळ किंवा कोडुलिंबाचा पाला हे तीन एकत्र मिश्रण करून एकदम बारीक चेचलं जाऊन म्हणजे त्याच पूर्ण पेस्ट करून आपल्याला खायला दिलं जातं म्हणजे थोडक्यात त्याच का आहे की वर्षातील पहिली सुरवात आहे आणि आपल्या वर्षात म्हणजे वर्षातील पूर्ण दिवसामध्ये काही वाईट क्षण असतात किंवा काही चांगले सण असतात ते पचवण्याचे आपल्या ताकद असली पाहिजे तेव्हा त्यावर वार करण्याची आपल्यामध्ये प्र प्रतिक्रिया असली. पाहिजे तर त्यामुळे गोड आणि सॉरी कडू हे दोन पदार्थ आपल्याला खायला दिले जातात. आणि खूप छान पद्धतीने तो देखील सण साजरा होतो. तुमच्यासोबत गुढीपाडव्याबद्दल माहिती मिळाली म्हणजे गुढीपाडवा हा सण कसा सेलिब्रेट करतात किंवा तुमचा संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये खूप छान पद्धतीने जस की गुळाची माळ वगैरे तुम्ही सांगितलात रक्षाबंधन देखील तुम्ही म्हणजे मी सांगितल्यानंतर तुमच्याबद्दलची तुम्ही भावना व्यक्त केल्यात आणि प्रथम सांगितली दिवाळी म्हणजे खूप पधतीने तुम्ही तुमचा एक्सपरयनस किंवा अनुभव जस तुम्ही सेलिब्रेट कर केक करता त्याबद्दल सांगितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
ओके ओके थँक्यू मॅम ओके ओके हां, बाय बाय गुड नाईट.